हॅलो हॅलो हा जेवलीस?
जेवलं की तू जेवलिस?
जेवलो बई मी पण आत्ताच जेवलो जेऊन काय नाही कामावरून आलो आत्ता ते जेवलो म्हणून तुला आता कॉल करावं. ते हा तेच मला तुला विचारायचं होतं ते फणसाची भाजी येत्या काय ग तुला फणस
फणसाची येते की.
अ म्हणजे मी आता गावाकडनं फणस आणलता ग
गऱ्याची
हा गऱ्याची गऱ्याची पण आणि ते हेच पण मग केळीच सांगितलं तर चालतय
ते कवळ्या
हा कवळ्या फणसाची हा कवळ्या फणसाचीच
हा ते कवळ्या फणसाच्या आधी कनी म्हणजे फणस पूर्णपणे म्हणजे तो आतला गाबा न घेता बाहेरच कवच आधी सगळं काढून टाकायचं ते वेळती नाही किंवा काय जर तुझ्याकडे हात त्याला असेल ते ना आणि आतला तो पांढरा गाभा न घेता तो फणस असा व्यवस्थित म्हणजे त्याची भाजी काढून घ्यायची.
हा हा
चुकून जर त्यातला आतला तो पांढरा गाबा घेतलास का नाही तर हे होते. भाजी कडवट लागते त्या गाभ त्यामुळे
लागत्या काय?
कडवट लागतेया म त्यात च हेच म्हणजे अस केसर्या सारखंच असतंय ते ते फक्त घ्यायचं ते भाजीला आणि ते चिणून व्यवस्थित सगळा घ्यायच ता आणि एक तो असा बारीक करून घ्यायचा तो फणस
फणस सगळा हा
सगळं बारीक करून घ्यायच आणि मग त्याच्यानंतर काय त्याच्यात मग कांदा
हा मग ते उकडून घ्यायचंय काय कोण मला म्हणात उकडून पण घेतात.
उकडून घेतलंच तर कस आहे माहिती आहे काय उकडून घेतलस की त्याच उकडलेलं पाणी काय आपण वापरत नाही. ते फेकूनच देते मग ते खाल्लेल्याच काहीतरी थोडंफार म्हणजे मिळायला पाहिजे ना त्याच
होय ते पण आहे सोड
मग सगळं जीवनसत्व गेलं की मग काय उपयोग
होय तेपण आहेच
म्हणून आम्ही मग काय करतोय शेंगदाणे किंवा काळे वट वाटाणे घालून सुद्धा ती भाजीलय छान होतीया हा, हा आदी आदल्या रात्री तुला ती काळ वाट टाणे भिजत घालायला पाहिजे आणि मग ते आणि ती भाजी पूर्ण चिणून घेतल्यानंतर बारीक एक कांदा चिरून घ्यायचा आणि कांदा आणि जिऱ्या फोडणी द्यायची तेलात
कांदान जिरा हा लसूण घालायचं नाही काय
लसून घाल की तुला आवडत असला तर लसून पण घातला तरी चालतोय उलट हा चव चांगले येते कांदा लसून घातला तर. आणि मग त्याच्यात अ ते फणस पहिला आधी टाकून घ्यायचं ती बा बारीक केलेली भाजी. धुऊन घ्यायच्या आधी. एक दोनदा धुऊून घे ती व्यवस्थित भाजी. आणि मग त्याच्यात हा चीक सगळां निघून जातोय परत ते भाजीतलं अस कडवट पना निघून जात.
जाते हा हा!
म ती कांद्यात भाजी घालून थोड्या व असं म्हणजे पाच दहा मिनटं जर असं असं वाक फोन घे भाजे ती.
हा हा
धुन घेतल्यानंतर म त्याच्यात अ हळद मीठ. चटणी चवीनुसार म्हणजे. तुला पाहिजे तशी. ते घालून घे. आणि कालवट जर तू भिजत घातला असलस तर काळं वटाण वापरू शकतेस.
मग ते काळवटान उकडून घ्याय पाहिजे.
नाही वटण नाही त्या भाजीसोबत तच घालायच. म्हणजे हे होते शिजतेच की ते हा भिजवलेल असतात नाही ते वाटा. त्यान.
होय भिजत घालत असतात.
तर आणि म ते वट वटाण जर नसल तर तूळ शेंगदाण एकदम असं म्हणजे मिक्सर ला लावायचं नाही. कूठ करायचा त्याचा म्हणजे एक हा एक. एका शेंगदाण्याचे चार डाळिंबे होतील इत ते असं म्हणजे बारीक करायच हा मोठा मोठाच करायचा हा तसं मोठ मोठंच हे करायचं. तर आणि त्यात ते अ भाजी चटणी मीठ हळद घातल्यानंतर ते घालायचा शेंगदाण्याचा कूट आणि अ थोडंस त गरम पाणीच घालायचं आणि म ते शिजत शिजून घ्यायचे भाजी हा शिजवून घ्यायची मग काय तू कोथंबीर घालून
आम्ही परतून घेतले न, ते जाते तिकडे गावाकडण आणला द मग म्हणला काय येत नाही म्हण तुला तर विचारा मी कॉल केलं नाही का? होऊन जाईल की भाजी कवाच केली नाही आता म्हणलं म्हणजे काय आवडतेन खाल्लेला मला कवायची एकदा म्हणजे अ पूनमच्या मम्मीने मला प्रत्येक टाइमाला करल व दित्या माने तेने हा म मी ते कवाच खाल्ला नव्हता म आता आणलाय म प्रत्येकाला किती प्रत्येक टायमाला कुणा कडाणूकरुणा घ्यायचा मी स्वत केलेला कवा पण बरं
आणि होय परतच्या वेळेला समज असते ग आपल्याला दरवर्षी काय दुसऱ्यांच्या कडनं करून देणार आहे की
तसं मामी देतात गं दरवर्षी म
हा
ते देत्यात मामी नाही प्रत
होय आमेश शक्यतो उकडून घेतच नाही कारण उक उकडून घेतलं किं म त्याच्यातलं जीवनसत्व जे फायबर आपल्या म जे शरीराला जे उपयुक्त जीवनसत्व असतात ते मिळत अस नाहीत आपल्याला
होय ते पण आहेच आणि ते कसं सीझनेबल आताच खाला मिळते नाही नंतर मिळत नाही पुन्हा वर्षभर नाही हो वर्षभर नाही हा आणि ते ते ते कसं गावाकडनं तुमच्या इकडे मिळते कार आम्हाला नाही मिळत कोणत गावाकडन दिलं तरच त आमच्या तरं नाही मिळत ते आमच्या कड झाड बघायला नाहीत.
हा तुमच सिटी लेव्हल ला कस मिळणार.
व्हय तेच की बघायला नाही म्हणजे गावाकडन मिळालं तर म ते आणल आता घा गर तरी तुला काय गर विकत्या का त त हे करतात का न ते हं तुला सांगतो अ पाच असापासापासा घर असं दहा दहा रुपयेला सा घर. असे विकत्यांत पाच गर हा पिकल्यालं गर बाजारातन मा आमी तस विक विकत घेऊन खातोय एक एकदा फणस
म आत्ता गावाकड आलेलीस त्या वेळेला घेतला नाहीस तू
तस नाही दाजींच्या ते दुसऱ्यादिवशी माप म म्हणली पुन्हा मी घेऊन येतानी घेऊन येतो घे म्हणली. येताना पुनम देतिया सोड पुनम आली तर कवा हे करत नाही कायम देतिया ती
मग काय तर नाही ग हे मिळत नाही म्हणून एकामेकाला द्याय चं
होय आण पुणम कढणच मला जास्त काय पण मोहर म्हण तेण सगळं तिज्यामुळच खायला मिळतया. मोहर गं ते मोहरांची भाजी मोहंर आणल की देतीया भा देतिया नायतर मग कुठलं काय खायाय मिळतय.
व्हय मोहरीची भाजी तर रक्तीची
व्हय होत्या व्हय देतिया पुनम आणलं तर देतिया काजूची भाजी केली तर काजूची भाजी देतिया कायम
हा खेडेगावात ते कसं सगळं उपलब्ध असतय नाय मिळतय सगळं
मिळतय. आमच्याकडे बघायला मिळणार नाही. अ सांगतीस आहेत. की आमच्याकडे काय म हायचं. की, हे डाळी बिळी हे सगळं शिजवून, हाय, हेच
खायच. होय, आमच्याइकडं म्हणजे म्हणजे खेडेगावात कस असतय, माहिती हाय काय. गावाकड आता हे, पण, उन्हाळ्याचे चार महिनेच हे फक्त त्यांना म्हणजे असं. कडधान्यतेन खात्यात. पावसाळ्याचे तिकडं, कडधान्य खातच नाही. होय, रानातल्या हा रानातल्या, ज्या भाज्या असतात. कणी अ त्या, सगळ्या भाज्या त्या करून खातात.
करून खात्यात. हा पातरीची माटाची भाजी, पण माटाची पण मिळते, हा
माट्याची भाजी पण परत, ते रानतांदूळ म्हणून एक असंत. ते, त्यांच्या इकडे भाजी ती, भाजी असं परत, ती कारली कडू कारल्यासारखं ती गोडी
हा हा गोडी कारली बारकी बारकी असतात, की ती बघित. तेबी देतीया, सोड पूनम कव्हा पण देतीया आणली. की तेझी पण छान होतीया. भाजी हा
ती तर, एक नंबर रस्सासारखी लागतीया ग, आमटी तर कसली, छान लागतीया होय. आणि ह्याच असते. होय, मग मला पण कसं, मम्मी आमची, तिकडं गावाकडन देतीया, ने सगळ्या या गोष्टी आमच्या इथं पण काही मिळत नाही. या गोष्टी आमच्या इथं पण म्हणजे, हो, आमचं पण कोल्हापूरला सिटी तिला लागूनच गाव आहे. नाय, त्यामुळे, इकडे पण आमच्या इथे मिळत नाही. मग आमच्या गावापासन पण चार पाच किलोमीटरच्या अंतरावर एक डोंगर आहे. अ, हा मग तिथं कधीतरी म्हणजे गेले तर माझे मिस्टरच असं फिरत तेन मित्रांच्या सोबत गेलेत कि मग
मग काय मग भारी आह नाहीय खरं अस हो हा श्रावण महिन्यात लागत्यात बस श्रावण महिन्यात मिळतेय सगळं
होय श्रावण महिन्यात तर ते कनय म्हणजे पात त्रीची भाजी खास आणायसाठी त्या डोंगरात जात्यात.
डोंगरात जातात बोल हु, हु-
भाजी घेऊन यायची ती थोडे दिवस म फ्रीजला लावून लावूनच अस म्हणजे मग आमच खाण चालू असतंय, ते पात त्रीची भाजी एक लई छान लाग
अगदी कच्ची पण भाकरी संग तशीच खाल्ली तरी बी भारी लागत्या लई होय भा करी संग तसच खायचं
होय होय आम होय आमच्या मम्मींच्या इकड तर कनय म्हणजे भात लावायच्या ज्या सीझनमध्ये असत्यात कनय त्या वेळेला तुला असं म्हणजे दुस रं काय मिळणारच नाय कडधान्य तेनं त्यांच्या इकडं अस आता हे होय, होय म्हणजे वरन्याची जी आत्ता आपण बी घेत माहितीय वरना आमटीला घेतोय माहितेय ती अ वाळवून तेच बी म्हणजे डा करून ठेवत्यात ती डाळीच्या आमटी हा ती डाळीची आमटी भाजी हे उडीद दळून ठेवायचं. हो त्याच त्या पासणं ते डांगर तयार करायचं हा हे असं पावसुळ्याला आता ते सांगाय लागलोय पण ते पहिल्या दिवसातनं करलंय कने ते लई भारी हाय ती पावसुळ्यात ह्या गोष्ट ते खायलाच
खायला चांगल्या वय, वय
लई भारी लागत्यात ते रानात अ रानात ते जाऊन ते पाऊसा
हा हा कवा पण बघ शेतातलं स्वतःच शेतातलं ऐकत नाय काय पण म्हण तेण विकत घेऊन खाण्यात आणि स्वता क करून खाण्यात लई फरक असतोय शेतात ते खरच हं त आनंदच वेगळा अस मी आम्ही तर म्हणत होतो खरंच पुणं न म्हणजे नशिबानाय म्हणजे आम्ही म्हणजे पहिल्यांदा पूनमला म्हणत होतो तसं नाही किती पुनीला डोंगरात दिलया, काय म्हणून दिलय असं म्हणत होता नइ खरं आता वाटतय तीन बवानाय आमच्यापेक्षा तिज नशीब भारी हाय तिला ह्या सगळ्या म्हणजे या गोष ते अनभवता येतं
अनभवता येत्यात त्यांना कसं हाय खेडेगावात पण आणि तिकडे गेल्या तर स तीटीला अस म्हणजे दोन्ही कड त्यांना अनुभवता येतय होय आणि इकड खेडेगाव जीवनच काही वेगळं असतंय
वेगळ असतय ते पण हाय सोड चाल ठेवू काय मग